हॅलो.
हॅलो.
हा काय चाललय? नाही आत्ता आवरायचं आणि जेवायचं तू.
मी पण अजून जेवायची, सकाळी नाश्ता केलेलास?
केलेला की, पोहे, दूध, ड्रायफ्रुटस.
खाल्लास होय.
हो, तुझा झालेला का नाही नाष्टा?
मी केलेलं की कंणसाच उपीट केलेलं, आणि अ काय शिरा होता.
बर.
काही नाश्ता केला आता अजून जेवायचंय.
काय केलं जेवणाच आज बेत?
आज जेवणाच काय, चपाती, पोकळ्याची भाजी. भेंडीची भाजी केली.
आमरस नाही आज?
भात, आमटी नाही, आंबे नाहीत आता.
हम्म हम्म.
तुमच्याकडे काय जेवणाचा बेत?
आमच्याकड काय चपाती, भेंडीची भाजी
तुमच्याकडे पण भेंडीची भाजी आहे.
हं सांडग्या
होय.
ह
हम् मग
झाली आता खेळायचं रोज
किती दिवस सुट्या आता
त महिनाभर महिना दीड महिना
महिना दीड महिना मंग आहे. भरपूर वेळ आहे. सुट्टी एन्जॉय करा. हम् फुटबॉलच्या मॅचेस च काय? काय?
होय चालू आहेच आता मॅचेस
वर्ल्ड कप चालू आहे ना?
हो वर्ल्ड कप चालू झालाय
बघताय काय? रोज मॅचेस,
बघतोय की, पहाटे असल्यात सगळ्या मॅचेस
म, उटून बसताय हम्म हम्म मग सगळे जण एकत्र बस ता उठून का, आपापल्या, मोबाईल वर
सगळे जण आता लांबलाब असत्यात म एक एकट बसाएच आपपल्या मोबाईलवर
हम्म ह मला वाटलं काय टीव्ही ला बघताय
हम्म नाही टी व्ही ला पण के दादा को,
हो संध्याकाळच्या नसतात कायं मॅचेस?
पहाटे असते ते बाहेरच्या, दिशात असल्या मग आपल्याडे पहाट होते
हम्म आपला टाईम त्यांचा टाईम वेगळा पडतो.
हम्म त्यांच्याकडे सकाळच असते. आपल्याकडे रात्र पहाट असत तो.
बर, आणि मग, इथं पण फुटबॉलच भरपूर पुरं सगळीकड अ पोस्टर वगैरे लावलेत
हो सगळ्या प्लेअरांचे लावल्यात मोठे मोठे पोस्टर.
होय. आणि ग्रुप मध्ये सगळ्यांना आवडते काय कॉलेजच्या फुटबॉल
सगळी खेळची की एकद आता टर्प ला जाणार आहे.
हम्म हम्म किती ते किती तर्फ?
हम् बघूया आता पाच ते सहा जाणार आहे संध्या.
होय एक तास
होय एक तास. मग वाढवायचं आणि खेळायचं म्हंल्यावर मग,
हम्म पोटभर खाय खात जा आदी हम्म खेळायच्या एक तास आधी आणि मग जात जा. हम्म आणि आलावर पण आदी फ्रेश हून काय तर खायचं आणि मग जरा थांबून अंगोळ करायच असली तर करायची. हम् खेळलं पाहिजे ना. घाम गेला पाहिजे. होय, व्यायामच हाय तो एक प्रकारचा.
होय.
मग जिम जॉईन करणार आहेच का नाही?
करणार आहे, की आता सुट्टी झाल्या त्यामुळं
होय, हम्म होय. मग जिमच काय? अ प्रोटीन पावडर खाण्यापेक्षा फळ वगैरे खा.
हम्म डाईट आता करायच की.
हम्म प बाकीच काय आणि व्हेज नॉनव्हेज
नाही.
हम्म, हम्म. अंड्यामध्ये प्रोटीन असतं ना?
होय आंड, सोयाबीन हम्म.
हम्म. बाकी आणि? काय, काय कॉलेजच पेपरच काय, काय कसे कसे होते, कसे कसे गेले?
होते की सगळे सोपे गेले आता बघुया.
हम्म, हम्म.
आल्यावर कळतंय.
सेकंड आणि लास्ट इयरची आता सुरू झाली काय परीक्षा? हम्म, हम्म, हम्म.
हम्म, फर्स्ट इयरची लवकर असते.
हम्म, मग हे लवकर वर्ष संपवतात कि पहिलं.
होय पहिलं लवकर संपवत्यात, परत मग सुट्ट्या मध्ये नसत्यात त्यामुळं.
हम्म. मग तुम्हाला असे मिस्ट पद्धतीचेच सगळे परीक्षा असतात?
होय.
हम्म, दोन सेमिस्टर.
दोन सेमिस्टर होय. चार वर्षाचे दोन, दोन, दोन. दोन सेमिस्टर असत्यात.
हम्म, हम्म. मग ते दोन सेमिस्टरचे मार्क एकत्र करून देतात, की एकाचे एकालाच?
नाही दोन्हीचे एकत्रच देत्यात.
अ वर्षाच्या शेवटी, हम्म. आणि बाकी मित्र काय म्हणतात गेले गावी?
होय गेले की सगळे, लांब लांबचे होते ते गेल्यात. जवळचे काय लगेच गायब झाली.
होय.
मग आता लांबची हळूहळू चालल्यात सगळी.
हम्म, हम्म. मग कुणीकडं अ ट्रिप प्लॅन केलात काय नाही?
होय चाललंय आता बघायच सगळे रील टाकत्यात. नेक्स्ट कवा इकडं जायचं, तिकड जायचं.
हम्म, हम्म. हम्म, हम्म मग एखाद किल्ला, आता पाऊस चालू व्हायला पाहिजे म्हणजे धबधबा वग
होय. आता पावसात जायच हाय धबधब्याला बघुया.
हम्म, ‌वेगवेगळे धबधबे.
होय.
बाकी?
काय नाही आता आवरायचं, जेवायचं, मग जरा झोप काढायची मग खेळायला जायचं.
हम्म. खेळून आल्यावर?
खेळून आल्यावर मग बघायचं काय काम आहे काय घरात. मग तून बसायचं गल्लीत जाऊन एक जरा.
हम्म हम्म. टेव्ही बघायचा.
होय टीव्ही बघायचा.
हम्म हम्म. सिरियल वगैरे बघतोस काय? रियालिटी शो शो बघतोयेस?
सिरीयल बघतोय आई बरोबर
हम्म हम् ह् रियालिटी शो
होय
हम् ह बाकी आनी काय
चाललय आपल
दोरे काय काय
दौरे काय नाहि आज तर असं तेवढंच खेळायचं ठरले
होय मग कि आमचं बघूया ते जाऊन यायचंय ते माहिती घेऊन सगळी मग बघायचं
हो हो हो
हम्म हम्म सोन्या चांदीच काय आणी
काय चाललय काय भाव वाढा लागलाय स
होय
जे
च मग बघ मार्केट काय काय म्हण
होय
हम्म तुमच्या कॉलेज ग्रुपच काय अ सगळे ग्रुप मधले येतात कि हँलो
होय सगळा ग्रुप असतोय
हम् किती जण आहे
आहे भरपूर जण आहेत सिक्स सोळा सतरा जण असतात हम्
हम्म मग शूज कोणते वापरतय स्टड वापरतय
होय स्टड सगळे असतात वेगवेगळ्या कंपनी असतात
प्रत्येकाचे म ब काय
बल्टर फॉल्याचा असतोय
मग ट्रायवल्स ला भाड असते ना
हम्म भाड असतय तासाला
ह् मग प्रत्येक ग्रुप वाईज देतात ते खेळायला
होय
हम्म म्हणजे प्रत्येकाला टाइम
हम्म तेवढं आता नाही आपण बुक करायचं आपल्याला किती टाइम पाहिजे ते तर पाच ते सहा पाहिजे तर पाच ते सा त्याला सांगून ठेवायच मग ते मोक ठेवते कुणाला बुकिंग करून देत लागत
हम्म हम् ह् हम् त्या वेळेत जायचं आपण
हो तेव खेळायच मग
हम्म हम्म
हम् ह
ह् बाकी औषध वगैरे वेळेवर घेतेस ना?
होय
हम्म आता किती दिवसाचे राहिले चार दिवसाचे?
हो चार पाच दिवसाचे राहिलेत. आहेत वाटत एक सात दिवसाचे.
हम्म ह त्यांनी काय फरक वाटतोय का?
होय वाटते गी बाहेरसही वाटते.
हम्म बर बर चग चांगली गोष्ट आहे देवाला गेलेलाच कि नाही?
गेलेलो की दसवी रोज म मरा जाऊन य.
मंगळवार आहे आज.
होय
हम्म जाऊन ये देवाला पण.
हो
हम्म आणि मग अभ्यासाचे तर बुक वगैरे काय द्यायचे आहेत का ते तशेच ठेवायचे.
नाही ठेवायचे की लागतात परत.
पुढच्या इयरला पण लागतात?
होय रे आमच्या ब्रांच रिलेटेड सब्जेक्ट ते लागतात.
होय मग पुस्तक सगळी देऊन चालत नाहीत का?
होय
रद्दीला काही द्यायचं नाही.
नाही.
सगळं ठेवायचं अभ्यास करायला.
ह ठेवायच सगळं.
हम्म मग तर तुझ्या वया वगैरे आणि आता पुढच्या इअरच घ्यायला लागतील कि?
हो घ्यायच.
हम्म हम्म आणि बुक्स काय घ्यायला लागत असतील.
बुक्स काय असतत्यात कॉलेजच्याच.
ग कॉलेज कॉलेज मधून तुम्हाला पुस्तक मिळतात.
नाही नाही ते पेहीच देतात ऑनलाईनच देतात. घ्यायच असल्या म आपण घेऊ शकतोय.
हो मग कॉलेज ऑनलाइन देत बुक्स.
बुक्स म्हणजे हे जास्ते पीडीएफ. त्यातन हम नोट्स त्यातन म रेफर करायची.
हम्म हम्म हम्म
चालतय सांगतो कर तुला नंतर. तर
बर ठीक आहे ठीक आहे बाय.